हा बोला नमस्कार चहा वगैरे नाही पाच वाजता घ्यायचा चहा वगैरे
ओके आ
टायमिंग आहे पाच हो आणि एक अर्ध्या तासाने आता सगळे झोपलेत घरी मग ते पण उठतात तेव्हा ठेवायचा चहा.
हो चालते ना त्यावेळेस नाही अजून आता बनवायचं. तेच मी पण कामच करत होते मग म्हटलं कॉल पण करून घ्यावं एक दोन.
हा हा हा हा
ह बाकी ह काही नाही हा हा बाकी तुमच्याकडे असं कॉलेज सोडणार चार वर्ष झाली.
हा हा मी एस एच तेवढी बास केली.
हो बीएससी त्याचार डायटिशयनचा कोर्स केला मी सायबरला हम्म मग हो
आणखी काय मग
अ काही नाही कोणती अशी रेसिपी माहत असेल तर सांगाल काय?
हा चालेल ना कोणती कोणती पाहिजे.
व्हेज मध्ये कोणते तुम्हाला चांगलं जे बनवता येत त्याबद्दल बोलूया.
हा चालेल तुम्ही काय व नॉनव्हेज खात नाही का?
नाही नाही नॉन व्हेज नाही खात.
हा हा हा हा हा
वेज मधे हम्म
हा ह अ वेज मधे कोणती कोणती आपली ह जी आप आका मसूर वगैरे बनवताय ना घरी
अ नाही जास्त करून आमच्याकडे पालेभाज्या किंवा भाज्याच असतात ते असं डाळ्यांच. वगैरे एवं ढ को नाही बनवलंच.
ह् नाही का माझ्या मोठ्या मोठ्या मुलीला तरीि माझ्या टस्ट लागत काकडधान्यच खातो तो भाज्या खात नाही तो अस आहे आमच्या घरी हा. आणि तुमच्याकडे असेल तरी सांगा मग नवीन अशी काय पालेभाजीची रेसिपी
पालेभाजी नाही तर मग स्वीट कोणतं पण एक सांगा गाजरचा हलवा वगैरे असं माहित असेल तर
चालेल तुम्हाला असेल तरी सांगा मला चालेल.
अऍक्च्युली मला पण नाही माहिती मी एकदा बनवलेलं कसं मला माहित नव्हतं ना तर मग मी. फक्त ते साखर घालून अ साखर तूप आणि गाजर म्हणजे ते खिसलेलं.
हा-हा-हा.
म्हणजे हे केलं होत मी गॅसवर ठेवून अशी बनवत होते. आणि ते पूर्ण असं नाही का घट्ट झालं होतं. कारण त्यामध्ये मी दूधच घातलं नव्हतं.
हा हा हा हा हा हा.
ते दूध घालून शिजवावं लागतें ना.
हा त्याच्यानंतर मग का ड्रायफूट वगैर घालायचे. त्यात तर तेवढंच आहे की त्याला काही दुसरं काही नाही करायचं. के हा. आईस्क्रीम वगैरे घरी बनवते ता की नाही. हा आईस्क्रीम पण सोप आहे काय आपलं दूध घ्यायचं.
हां.
दुधामध्ये कस आपलं थोडस दूध एका वाटीत काढून घ्यायचं. आणि थोडं आपल्या आता एक लिटर घेतलं तर ते तापवायला ठेवायचं आणि थोडसच वाटत घ्यायचं काढून म्हणजे ते गरम करायचं नाही गार थंड मध्येच मग त्यात कस्टर्ड पावडर घालायची. कोणती पण आपला कोणता फ्लेवर आपल्याला पाहिजे तो कस्टर्ड कस्टर्ड मध्ये मिळतो पावडरमध्ये
ओके.
फक्त मिक्स करायची त्यामध्ये म आपल्या थोडस बाऊलमध्ये-ध्ये आपण दूध काढलेलं असत ते आणि ते परत दूध उकळी आलं की त्यामध्ये घालायचं कस्टर्ड पावडरचं ते दूध आणि त्याला हलवत हलवत राहायचं त्यात साखर घालायची. आणि ते दूध आहे ना आपलं निम्म म्हणजे असं घट व्हायला क्वांटिटी मध्ये येतं निम्म झाली ना कि बंद करून द्यायचं बंद केलं की एखाद्या टीन मध्ये काढून घ्यायचं ते आणि त्याच्यावर फॉइल पेपर वगैरे लावायचा आणि फ्रीजला झाकून द्यायचं तसच
ओके मग आणि जर आपल्याला कोणता फ्लेवर हवा असेल तर मग ते केव्हा ऍड करायचं.
केला तरी चालतो. त्यात ईसेंनस ऍड केला तरी चालतो आपल्याला छान हो ते पण आईक्रीम मी अस साध्या पद्धतीनेच बनवते हे मला येत तेवढं केक वगैरे घरी बनवताय की नाही.
हा मी केकचे क्लासेस लावले होते लॉकडाऊनमध्ये-ध्ये शिकले होते पण कसं ते घरी मी फक्त एकदाच बनवलं त्यांना मी बनवलंच नाही मग त विसरून गेली त्याची पण रेसिपी
हा हा ते पण काय आपलं साहित्य सगळं बाहेरूनच घ्यायला लागतं ना आपल्याला
हो आणि कसं ते एकदा बनवून चालत नाही त्याच्यासाठी म्हणजे एकदा बनवण्यापुरतचे सामान साहित्य येत नाही ना दुकानातून
हा नाही हो.
ते जास्त वोल्युम मध्ये घेतलं पाहिजे मग ते कसं ते एक तीन चार वेळा बनवलं पाहिजे आणि एवढं असं तरी खाना होत नाही आणि मेन म्हणजे ते केकच वगैरे कस होऊन जात जे आपलं त्याच अ म्हणजे खूप जास्त वेळ लागतो त्यासाठी हा आणि पसारा पण खूप जास्त होतोय त्याचा
कस्टर्ड पावडर म आपण फ्रुट वर द ते मी सांगितलं ना तुम्हाला आता थोडंस क्वांटिटीमध्ये शिजवून आपण गरम करायचं आणि आटवायचं थोडं. आणि त्या कस्टर्ड मध्ये आपले फ्रूट वगैरे पण कट करून टाकले आणि ते फ्रीजला ठेवलं ना. ते पण छान लागत आपलं कस्टर्ड होत ते पण फ्रूट कस्टर्ड वगैरे होत. छान लागत ते पण स्वीट् म वगैरे शेवयाची वगैरे खीर करतायेत.
हा ते बनवते शेवयाची खीर ते आवडत मला ते आपल्या तुप्पामध्ये भाजून घेऊन अं. त्यामध्ये थोडस दूध वगैरे असं हे करून मग
ह.
हम्म तुम्ही कसं बनवता म्हणजे ड्रायफ्रूट्स वगैरे त्यामध्ये वरती टाकून
मी सांगते रेसिपी सांगते की जी कशी आपली शेवई असते ना. ती अ बाहेरूनच आणायची ती हरी वगैरे बनवतात ती त्याची जर अशी चांगली होत नाही. ती एकदम ती बा एकदम बारीक असते ना शेवई ती की पॅकमध्ये मिळते ती ती आणायची ती जर अशी तूप टाकून भाजून घ्यायची.
हम्म.
भाजून घ्यायची परत दूध घ्यायचं दुधामध्ये वे वे वेलदोडीची पावडर वगैरे टाकायची. ड्रायफ्रूट्स टाकायचे ते पण जरा ड्रायफ्रूटस आधी भाजून घ्यायचे तूप टाकून वगैरे
ओके.
आणि त्यामध्ये शेवय घालून दूध घालायचं ती आपली वेलदोळीची पावडर घालायची.
हम्म.
हा आणि झालं एवढंच असं काही नाही दुसरं त्यात घालायला लागत आणि ड्रायफ्रूटस टाकायचे आपले
ओके आणि असा पूर्ण चारोळी हात हे छान लागतात आणि आता पूर्ण अस. हे पण येत पॅकेट पण येतं ना जे तयार असतं त्यामध्ये आपण फक्त दूध घालून. मिक्स करायचा आणि शिजवत.
ते फालुदा असतो ना तो फालुदा्याच्या पॅकेट्स असतो ना त्या
नाही शेवयाच्या खिरीचे पण आता अव्हेलेबल आहे मध्ये हा मार्केटमध्ये आले.
हा हा मी पण ते काय नाही बघायला मी पण ते फालुद्याचे वगैरे होते ते मला माहिती होते पॅकेट तसे ते
ओके.
मिळत होते ते
आता सगळं कसं आयत तयार भेटय म्हणजे जास्त भेटतय सगळं.
हो.
रेडीमेंट सगळ.
हा आणि काही डोसा वगैरे तुम्ही बनवत नाही ना मम्मीच बनवते ना.
हो हो मम्मी बनवते.
हा हा हा हा.
ते पण कसं दोन दिवस बॅटर तयार करायचं बॅटर पण आता भेटायला लागले बाहेर विकत
हा बाहेर भेटत खर घरी बनवलेली टेस्ट वेगळीच असते. थोडी आणि बॅटरीची टेस्ट जर अशी वेगळीच लागते. ब ब असय ते तर किती सोपा आहे आपला डोसा वगैरे
हा, तुम्ही कसं म्हणजे बघा माझी मम्मी कशी कर ते तीन दिवस काहीतरी ते तांदूळ भिजायला घालते, त्यामध्ये उडीद डाळ वगैरे पण आणि अ अ पोहे थोडे वगैरे असे मिक्स करून बनवते ते.
हा मी सांगते ते मी सांगते, कसं बनवते? आपण तीन तीन वाटी डा अ हे घ्यायचं तांदूळ घ्यायचे, त्यामध्ये एक एक वाटी उडीद डाळ घालायची आणि तो अर्धी वाटी आपली हरभरा डाळ टाकायची. आणि पोहे थोडेसे आपली मूठ अशी असते ना मुठीनेच टाकायची आपण अंदाजे घालायची. पोहे आणि ते सकाळी भिजत घालायचे तांदूळ आणि संध्याकाळी त्यातलं पाणी काढून ती बारीक पेस्ट करायची मिक्सरला.
ओके, म्हणजे एकच दिवस फक्त ठेवायचं.
फक्त आणि दुसऱ्या दिवशी सकाळी परत म्हणजे रात्री आता पीठ आपण बारीक केलं ना ते पूर्ण, तांदूळ बारीक के की ते बॅटर तयार होतं आणि सकाळी दुस ऱ्या दिवशी लगेच नाष्ट्याला केलं तरी चालतं. असं दोन तीन दिवस काही भिजत घालण्याची काही गरज नाही आणि तुला जर लगेच ते पिठ जर आंबवायचं असेल ना, तर मेथ्या असतात ना आपल्या मेथ्या.
हम्म.
एक थोड्याशा न कळत टाकायच्या, ते लगेच पीठ आंबतं त्यानं. म्हणजे आपण भिजत घालताना तांदळामध्येच मेथ्या एक थोडेशे अर्धा चमचा घालायचे अर्धा चमचाच आपला आपला पोहेचा चमचा असतो ना छोटा, हा तो घालायचा त्याने पण पीठ आंबत त आणि एवढं‌ असं दोन तीन दिवस नाही घालायला लागत आ
हा हा, म्हणजे मी एवढं लक्ष देऊन आहे पण कसं तांदूळ घातलेलं मी पाहिलय, दोन तीन दिवस ठेवते मम्मी.
हा आणि त्याच बॅटरनं आपल्याला आप्पे करता येतात इडली कर ता येते, फक्त इडलीला पूर्ण बारीक नाही बॅटर करायचं, थोडसं रफ रफ ठेवायचं. आणि हा हा रव्यासारखं ठेवायचं थोडं हा. तेवढं पण नाही असं म्हणजे थोडंस, असं पूर्ण बारीक एवढं असं पातळ असं करायचं नाही, एकदम मिडीयम ठेवायचं मग त्याने इडली पण छान होते आणि आहे हेच तेेम फक्त इडलीला थोडस आपल्या शाबूचे शाबू असतो ना हा, तो थोडासा टाकायचा म्हणजे त्याला फ्रेश कलर आपला व्हाईट कलर येतो आणि त्याला शायनिंग वगैरे इडलीला छान येते शाबूनं. नाहीतर आहे हेच सगळं.
हम्म हम्म, छान आहे मी ते एकदा बनवून बघ आणि मग त्याच्यासोबत तुम्ही असं सांबार कशाचं बनवता?
खोबऱ्याची चटणी ओल्या खोबऱ्याची.
आणि सांबार बनवत नाही का मग?
अ डोश्या बरोबर वगैरे सांबर वगैरे बनवते. खरं वेळ असेल तर, नाहीतर आपलं डोसा केला की आपलं हे बटाट्याची भाजी वगैरे आणि अ पे वगैरे अप्पे केले तर काय त्याच्याबरं सांबर नाहीच करत फक्त आपली चटणीच.
हम्.
आणि इडली बरोबर कधीतरी केलं तर वेळ असेल तर मुलांच्यातून मिळाला तर करते. ते पण सांबर मसाला विकत आणून मग करायचं थोडं सांबर माझं सांबर. का एवढं व्यवस्थित होत नाही त्यामुळे मी काही करायलाच जात नाही सांबर जास्त.
मला चुलीचा सां''--'' आंबा जेवढा आवडतच नाही मी म्हणजे बाहेर पण कुठे खायला गेले की मग मी फक्त चटणीच घेते त्याच्यासोबत.
हा हा हा हा, आपल्या इकडें कोल्हापूर मध्ये आपे छान मिळतातं.
हो हो, महालक्ष्मीच्या इथं भारी बनवले जात तिथं एकदम. हो आवडतात तिथले आणि तिथेले थाली. पीठ वगैरे प छान भेटतंय.
हा छान भेटत हो चालेल मी करते. ते तुम्हाला थोड्या वेळाने फोन ओके.
हो हो, चालेल चालेल का ओके.